हॅलो! हा वाज येतोय हा काय म्हणत होतात मगाशी.
ह नाही ते हा होय कट झाला.
हॅलो!
हा बोला की.
तेच म्हटलं काय म्हणत होतात मग अशी फोन कट केल्यामुळं.
तेच की आता ते आता होम डिलिव्हरी करतात ना ते सगळे जण लोक. झोमॅटो ते सबजी झोमॅटो वरून ते.
होय होय.
मला वाटलं तसं करताय की काय वाटलं.
नाही नाही म्हणजे तसं. प्लॅन आहे माझा स्विगी किंवा झोमॅटोला ॲड व्हायचं.
हम.
पण आमच्या इथून गावात म्हणजे खेडगाव निपाणीच्या आजूबाजू जूला जी खेडगाव अस ना तसं ते मी खेड्या गावामध्येच राहते त्याच्यामुळ कसं अ इथून करणं भाग म्हणजे असं एवढं शक्य होत नाही ना. ला म्हणजे सिटी म सिटीमध्ये असेल तर पटापटा सेल होतय सगळं ऑर्डर्स पण येतात. पण तिथं एवढं नाही कोण ऑर्डर वगैरे देत.
हा हा हा.
वगरे असतात म इ. न्यायला येतात लोक आमच्या गावामध्ये
हम्म हम्.
पण कसं आज स्विगी आणि झोमॅटोला ऍड केल्यानंतर मग त्यां कस जे हव ते आपल्याला पटकन बनवून द्याव लागत ना.
हा होय.
ते घरी अवेलेबल पण पाहिजे आणि इथून बाजार वगैरे लांब असल्यामुळे सगळं पटकन अन्न पण होत नाही ना ते आणि कधी काय कशाची ऑर्डर येईल ते पण सांगता येत नाही त्याच्यामुळं. आहे तसा प्लॅन पण बघू कारण सगळं शक्य झालं पाहिजे.
चालतेक आणि काय मग बरे आहे तब्येत आहे.
होय तब्येत बरी आहे बघा मम्मी वगैरे काय करतात.
मम्मी घरातच असते. बाबांचं काम अ त्यांच कारखाने्यात असतात ते
हा हा कसला कारखाना आहे.
अ आपल्या साडीचा
साडीचे माघ आहेत काय तुमचे
हा.
म्हणजे तुमच्या स्वतःच्या आहेत आमच्या पण मामांच्या आहेत.
स्वतःच्या नाहीत भाडाचच आहेत आमचं सगळं.
सगळं भाड्याचे सा आहेत काय?
हम्म ल असं नाही चहाच आहे आमच्या फक्त
म्हणजे साड्या सगळ्या प्रकारच्या तयार होतात काय?
अ साड्या म्हणजे, सगळ्या प्रकारच्या साड्या नाहीत. बुट्ट्याच्या साड्या असतात माहितय काय?
हा काटपदर बुट्टा साडी माहिती आहे की
हम्म. ते चालू, ते करतोय बघा.
पण नंदुबाईची आहे, तो माघ म्हणून विचारलं. त्यांचे पण ऐंशी माग आहेत.
असतात. डॉलर बुटतात तन नसतय काय?
हा हा डॉलर भु्टा माहितीय की
हा. तशा टाईमच्या साड्या तयार हुत्यात.
ह. हा हा
हम्ममम.
मग काय म्हणताय आणि?
मग काय नाही बघा नीवांतच य.
पाऊस वगैरे आहे तिकडं?
पाऊस, आबााळ आलाय बघा.
आमच्या इकडें आता पाऊस चालू आय.
हम्म चालूय तुमच्या इकडं?
होय. आता पाऊस चालू आहे बघ आमच्याकडं.
इकडं काय नाही, असं पाऊस आणि काय नाही नुसतातच आबाळ येतय, एक दोन तीन थेंब पडतात आणि जातात परत
नाही इकडं भरपूर एक अर्धा तास तरी चालूच आह म्हणजे असं बारीकच आहे. असा मोठा पण नाही जास्त पण,, आहे पाऊस अर्धा तास झाला तरी आहे पाऊस. हा, सकाळ पाासून आहेस. दहा मिनिट येतोय, जातोय आता हा तर हाय मगाचपासून अर्धा तास झालं चालूच आहे.
होय, अवघडच आहे, काही पाऊस यायला, जायला यायला जायला आहे त्याचा पण काय नेम नाही. आला तर लईच येतोय,, नाही तर येतच नाही असं व्हायलाय त्याचं पण आताऽ
होय, आमचं पण, आमच्या मामांचे पण माग आहेत साड्यांचे,,
तुम्ही मग घरी तिकड कुठली कन्नड भाषा बोल? काही ते आहे मराठी?
मराठीच बोलतात म्हनजे ऽ म्हणजे आमच्या घरी सगळे मराठी बोलत असल्यामुळ,,,, जवळपास लोक बोलतात तशी कन्नडऽ आम्हाला पण थोडं, थोडं समजतय, कारण माझं माहेर अं ऽकोकण भागातच येतय. गारगोटीकड,, आणि माझ्या पप्पांचं गाव कोल्हापूर येतय.
हा, हा,
अ फुलेवाडी बोंद्रेनगरला माझ्या आत्या वगैरे आहेत,, मैत्रिणी आहेत माझ्या,, कोल्हापूरमध्ये.
हम्म,
त्यामुळं माझे चुलते वगैरे आहेत,, माझ्या कोल्हापुरात म्हणजेऽ बरेचसे सगळे माझे पाहुणे कोल्हापूरमध्येच आहेत.
हम, हम, हम
आणि मग आठवड्यात न एकदा येणं होतंयच की तिकडं आमचं.
वय,,
होय मला मटेरियल वगैरे केकच आणायला जावं लागतं ना,,
हम्म हम
आणि ते क्लासेस वगैरे असल्यामुळे म्हट जास्त आणावे लागत त्याच्यामुळे मी आठवड्यातून एकदा जातेच. रविवारी क्लास असला ना शनिवारी घेऊन म्हणजे मटेरियल आणायला जाते मातबार पणला बाजार पण असते ना तो माधदा रोडला शनिवारचा. त्यामुळे जाते तिकडं.
किती फी घेता मग.
मी आता ए म्हणजे मुली जर असतील ना म्हणजे केक. केक नुसार म्हणजे त्यांना कोणता केक शिकायचाय ना त्याच्यावरती माझी फ्री अस. ते.
हां.
तर तीन हजार चार हजार. अडीच हजार असं म्हणजे ज्यांना कुणाला कसं शिकायचंय त्याच्यावरती.
आईस्क्रीम पण शिकवते मी.
हा, हा,
आणि,, केक पण शिकवते,, पेस्ट्रीला एवढं नाही,, पेस्ट्री ला फक्त दीड हजार रुपये घेते शिकवायला,
कोणत्या प,, आईस,, आईस मध्येच पेस्ट्री पण सांगताय का?
होय आईसमध्येच कारण पेस्ट्रीला एवढं लेअरिंग वगैरे नसते ना.
हम्म
मग तुमच्या काकुतेन बनवत होत्या ना. त्यानी क्लास वगैरे घेत होत्या का?
त त्यायला क्लास केली मग ती काय एवढ एक ल जणांच काय क्लास घ्याला नाही.
तरी किती फी किती फी घेतो त्या क्लासला ते.
तर उवा किती. दोन लॉकडाऊन मध्ये शिकवत होते त्यामुळे ति लयनइ दोन अडीच हजार काय तर होतं वाटतं.
होय काय?
ह त्यात फक्त एक एकच केक एक बार्बी केक एक. तरच मला एक स्ट्रॉबेरी एक मँगो असं एवढंच केलं. एक चॉकलेट
हा हा मी पण म्हणजे माझ्याकडे पण असतात भरपूर प्रकारचे च चॉकलेट असतोय, पायनॅपल, मँगो स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी आणि कुल्फी, फालुदा, गुलकंद, रस मलाई, गुलाबजाम
आज तुमच्याकडे भरपूर व्हरायटी आहेत की मग.
होय आहे.
हम्म.
मी स्वतः पहिला घरात ट्राय करते आणि मग शिकवते हो ते त्यांना फ्लेवर आवडली पण पाहिजेत ना,
होय ते पण आहे की
आपल्या आवडीनुसार नाही चालणार त्यांना जस आवडते ते त्यांनी सिलेक्ट करतात मला हा केक बनवायचा आहे ताई मला हा हा शिकवा म्हंटलं तर मग त्याच्यानुसार मला सगळं मटेरियल पण आणावं लागत आणि मग ते शिक पहावं लागतं त्यांना कारण प्रत्येकाची लेअरिंग वेगळी येत्या फिन मध्ये पण फिलिंगला वेगळं वेगळं घालतोय ना.
हम हम हम.
प्रत्येक ह्याच्यामध्ये क्रश वगैरे असेल तर
हम्म.
आणि ते करत करत आमचा घरचा बिझनेस आहेच.
हम्म हम्
शिवाय आमची पोलोल्ट्री आहेत कोंबडींची
भरपूर मोठा आहे कि तुमच भरपूर काय काय आहे कि नवीन नवीन
होय आणि हे आणि एक जॉईंट केले नवीन कायतरी
हो पाहिजेच थोडा आता या जनरेशन न पाहिजेच काहीतरी नवीन
नाही हो आणि कसं एवढ्या ह्याच्यात कसं महागाई पण भरपूर आहे दोन मुलं आहेत. त्यांची फीज वगैरे भरपूर असते मुलग्याला साठ हजार रुपये भरायला लागतात आम्हाला आणि मुलगीला सत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये भरायचे मग त्याच्यानुसार आपल्याला तेवढं काम पण केलं पाहिजे ना,
मोठे आहेत काय मुले तुमचे
अ नाही मुलगी सहावीला आहे.
हा हा ह मग तरी पण एवढे फी आहेत. इंग्लिश मिडियम ला आहेत का?
हो इंग्लिश मिडियम लाच आहे दोघं पण
हा हा
कस त्यांना फी वगैरे भरायला लागते आणि आपल्या असतच आणि अजून नंदुबाई आहेत मला च चार जणी
अरे बापरे
ह दीर वगैरे कोण नाहीत मी एकटीच आहे पण कसं हा कोण आलं गेलं पाहुणे पैकी हे लागतेच किं
होय.
आणि मग एकट्या एकट्याच्या ह्याच्यावरती भरोश्यावरती नाही घर चालत सगळंच का केलं पाहिजे की आणि आत्ताच हे वय आहे तो कोणत काम करायचं.
सासू सासरे नाहीत का?
आहेत की सासूबाई आहेत सासरे आहेत ते पण आमचा बिझनेसच करतात ते आमचे कामगार आहेत. त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला लागतं ना, कोणतरी ते कारखान्यातच असतात.
हम्म.
मगसं सगळंच एकट्याच्या भरोश्यावरती नाही चालणार घर पण चालायला पाहिजे सगळं व्हायला पाहिजे
होय बरोबर आहेऐ
लहान मुला आहेत म्हटल्यावर आपलं आता अ काम करायचं व तोपर्यंतच काम केलं पाहिजे नंतर वय झाल्यानंतर बसूनच खायचंय किंवा
ते आहेच की आता पुढं पण सगळी मागायची आताेवढी मागायच नंतर
हो नंतर किती होणार आणि तेच आत्ताच मुलांना आपण चांगलं शिकवलं तर त्यांच्या भरोश्यावरती आपण नंतर राहू शकतोय ना आता कष्ट केलं की नंतर निवांत राहायलाग तेय
होय
म्हणून आता होतंय तेवढं करायचं बघा आपल्या हात तून जेवढं होतंय कामना तेवढं करायचं
होय चालते
झाले काय दहा मिनिट
ह हम्
हॅलो
हा तुमचे कितीही राहिलात माता
माझे अजून चार पाच तरी असतील किं
मला जरा नंबर पाठवतात का मला पण फोन करायला पाहिजे आता सगळ्यां माझ दहा मिनिट पुढ दहा मिनट म्ह तर ल होणार आता मला कधी टाइम भेटायचा काय म्हहि
होय मग तुम्ही तिने मला हा कॉल कट करा आणि साधा कॉल करा मग मी तुम्हाला सांग ते सगळी माहिती
चालत चाल